हो
हा नमस्कार
हा नमस्तेेत येतोय आवाज व्यवस्थित हॅलो
लोकश हा बोला ना आवाज थोडा कत होतो बोलत राहा
हा हा म्हणजे मी ठीक आहे तई
ह
हम्
काय चाल लोकेश आता आवडलं का तुमच्या काम
हो आवरले आता काम आवरले सगळे म्हणलं आता हे आपलं कार्याचं टार्गेट आहे ते करून घ्यावं कंम्प्लीट तर आज आपण भारतीय शिक शिक्षण पद्धती याबद्दल बोलूयात थोडक्यात
हो हो चालेल ना
हो तर आपली जी प्राचीन काळातील भारतीय पर परंपरा होती जी गुरुकुल शिक्षण पध हो आणि आढच्या काळात कसं डिजिटल युग निघालेलं आहे. आणि म्हणजे पहिलं कसं अ जन्मलत घरातले संस्कार असायचे सगळे त्यांच्याकडं. आणि मग. नंतर गुरुकुलामध्ये घातलं जायचं त्यांना. बरोबर आहे की. मग आई वडिलांपासून पण त्यांना असं दूरच राहायचे ना ते म. ते
बरोबर
तर हा तर त्यांच्या भारतातील शिक्षण पद्धती मग कस आहे की पहिल्या टप्प्यामध्ये अ त्यांच्या मेंदूचा थोडा विकास होण्यासाठी अं म्हणजे जास्त उपयुक्त
आणि प्रत्येक बरोबर आणि प्रत्येकाला म्हणजे अ शिक्षण हे खूप महत्त्वाचं असं एक भाग आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठीठी बघा शिक्षण खूप महत्त्वाचं आहे
हा नाही हो हो बरोबर आहे ते तर मग दुसऱ्या टप्प्यातल्या विद्यार्थ्यांना कसं खऱ्या अर्थान औपचारिक शिक्षण आणि म्हणजे त्याच्यामध्ये कस शारीरिक आणि मानसिकरित्या तयार केलं जात आणि चौ तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्या स्वतःच्या कल्पना शक्ती वापरून. त्याला शिक्षणासाठी अं म्हणजे तयार केलं जातं बाबा कुठलं तरी एखादं विशिष्ट साध्य आहे. मग ते साध्य करण्यासाठी कसं प्रयत्नशील राहावं असं त्यांना त्या तिसऱ्या टप्या. टप्प्यामध्ये शिकवलं जातं आणि चौथ्या टप्प्यामध्ये कसं की? आता चौथा टप्पा म्हणजे शेवटचाच टप्पा त्यांचा शिक्षणाच्या ह्याच्यामधला नवीन! एकमेकावर आधारित विषय असतात ना. आणि थोडंसं जास्त असं नॉलेज जास्त मिळतं त्याच्यातून. असा बेसिक बेसिक नाही सखोल विचार आणि. त्यांच्याकडून कृती करून घेतल्या जातात मग हे असं देह काहीतरी साकार करण्यासाठी त्यांना प्रयत्नशील केलं जात. जी हो आणि ह्या उद्दिष्टामुळं. अशा प्रकारची रचना करण्यात आलेली आहे आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये‌. पहिल्यासारखा आता गुरुकुलमध्ये. घ अस नाही कस पालक स्वतः लक्ष द ना त्यांना
बरोबर आता तर सध्या म्हणजे दोन एक दीड दोन वर्षाच! झाल्या नंतर मुलां लगेच स्कूल म टाकलं जातं
हो ना म्हणजे ते स्वतःवर अवलंबून राहतात ना आता आजकालच्या स्त्रिया पण. जॉब करतात ना पुरुषांसोबत मग घरात त्यांना सांभाळायला पण कोण नसतं. म लेकरांना पण खूप लहानपणापासून मं म्ह जे ट्रॅजिडीच कराव लागते ना थोडीशी. एका एका ह्याच्यात हो ना ल एवढ्या लहानपणापासून आईवडिलांपासून वेगळं राहायचं दिवस दिवस जात. तच ना मम्मी कुठं त्यांची असेल तर
तं तसंच होतं. बघा ना म्हणजे शाळा वगैरे काही नव्हत्या. तेव्हा म्हणजे गुरुकुलमध्ये टाकलं जायचं मुलांना म्हणजे ते आ एका आश्रमासारखंच होतं ते त्यानंतर ते आईवडील ते नसत आणि म्हणजे गुरु शिष्यात पनी त्या मुलांमध्ये खूप म्हणजे असा एकोपा होता.
हो आता तस राहिलेलं नाही. अगोदर केंद्र स्तरावर नंतर राज्य पातळीवर. देश पातळीवर असं वेगवेगळ्या ठिकाणी अम लेकरं म्हणजे आपल्या आपली प्रगती करून पुढच्या टप्प्यामध्ये पोहोचतायेत ना.
बरोबर हो.
ना चांगलं वाईट कुठली पद्धत चांगली आहे कसं आहे समजतं आणि भार त्यांना कसा आहे शिक्षण क्षेत् त्र जास्त अ म्हणजे प्रगतीच पाऊल निर्माण केलेलं आहे ना. आणि शिक्षकांच्या गुणवत्तेवर जास्त भर देण्यासाठी म्हणजे आपल्या भारत सरकारनं शैक्षणिक धोरणातून जास्त प्रगती केलेली आहे. शिक्षकना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना वेगवेगळी धोरणं नवीन शिक्षण पद्धती घेऊन आलेला आहे शासन. त्याच्यामुळं भारताच्या आत्ताच्या नवीन शैक्षणिक धोरणात म्हणजे वेगवेगळे अनेक उद्दिष्ट आहेत. आणि शिक् शिक्षकांना पण त्या वेगवेगळ आत्मसात करायला आवडतात नवीन नवीन गोष्टी प्रत्यक्ष त्यांच्याकडून क्रिया करून घेतली जाते आज म्हणजे शिक्षकांकडून पण त्यांना पण ट्रेनिंग असतं अगोदर.
हो बरोबर तेच ना बघ बघताना म्हणजे पहिल्याच्या काळी आणि आताच्या शिक्षणात खूप मोठा फरक आहे. आजच्या शिक्षण पद्धतीचे अनेक फायदे आहेत. विद्यार्थ्यांना म्हणजे जगभरातील प्रत्येक गोष्टीची माहिती किंवा स्पर्धा असतील अ वेगवेगळे प्रोजेक्ट असतील त्याची म्हणजे सहज उपलब्ध माहिती ऑनलाईन शिक्ष आता खूप सोपे झाले आहे. कोणत्याही ठिकाणाचे ते शिक्षण घेऊ शकत ऑनलाईन आधुनिक तंत्रज्ञान. नाव याच्यामुळे आणि त्यांना शिकणे खूप सोपे झाले आहे आणि वेगवेगळे कोर्स करून ते म्हणजे अ आंतरराष्ट् - ष्ट्रीय परदेशात सुद्धा ते जॉब साठी अप्लाय करू शकतात.
अप्लाय करू शकतात. बरोबर आहे ताई आणि सगळ्यांना ट्रेनिंग कसं देतात की म्हणजे थोडा उशीर का होईना आत उशीर का लागना आति घाई करून चालनार नाही म्हणजे कसं वटवृक्ष ची जर बी लावल्यावर अम त्याच कसं लगेच वडाचं झाड झाडू होऊन अ त्याला पारंब्या लागाव्यात असं नाही. कि लगेच पारंब्या फूटतील आता लगेच झाड लावलं तर आपल्या भारताचं धोरण कसं आहे बुडा म्हणजे मुळापासूनच शिकवायचं त्या शिक्षकांपासून आणि कुठली पण ट्रेनिंग असेल तर व्यवस्थितच द्यायची तर. तस अपेक्षा न करता म्हणजे शैक् क्षणिक धोरण खूप हळूहळू टप्प्याटप्प्यानं चांगलं यश संपादन करत आहे आपला भारत. आणि स आताच्या ह्याच्यातले तर वेगवेगळे निर्णय तर ते कौतुकास्पदचं आहेत ना.
बरोबर आणि शिक्षा या शिक्षण पद्धतीमध्ये बघाचं अस म्हणजे विद्यार्थ्यांचं अ मूल्य महत्वाचं आहे तसच एका शिक्षकाची भूमि- का अत्यंत गरजे आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन योग्य पद्धतीने करतात. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कसा नट बनवल्या याची ते म्हणजे पुरेपूर काळजी घेतात. कारण अ‌ जर त्यांचा आत्मविश्वास शिक्षकांनी जर वाढवला तर विद्यार्थी ही म्हणजे अनेक प्रकारचे अ वेगवेगळे पराक्रम करून म्हणजे, अ वेगवेगळ्या पद्धतीने ते अ शिक्षण घेण्याचा म्हणजे. त्यांना ओढ निर्माण होते.
हो आणि आजकाल इंग्रजी भाषाचं अशे सक्ती सक्तीची नाही केलेली. मातृभाषा किंवा जेस तिथले अ शाळेचे जे स्थानिक अ लोकं बोलतात लोकलचे तर त्या स्थानिक भाषेवर पण अधिक भर दिलेला आहे. सध्या अ शिक्षण पद्धती मध्ये की किंवा आता समजा हम एखाद्या ठिकाण अं इंग्लिश, हिंदी जास्त येत नाही तर त्या ठिकाणी आपली मराठीच भाषा जास्तीच घेतलेली आहे. हो! संस्कृत अ
च्या भाषा आता विचलित झाल्या आहेत.
हो बरोबर आहे ना. त्याच्या आणि आता शिक्षणापासून कोणी वंचित वगैरे राहू नये तर शासनानं आर. टी. ई. चा पण कायदा म्हणजे अं मान्य केलेला आहे. कि म्हणजे त्याच्या मधून गोर गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण. दिलेला आहे त्या त्यातून मोफत शिक्षण म्हणजे त्याच्या मध्ये त्यांना अ पाठ्यपुस्तके कपडे आणि शाळेची कुठलीही फीस वगैरे म्हणजे काहीच घेतलेली नाही त्याच्यामध्ये. जेणेकरून की विद्यार्थी चांगल्या प्रकारच चांगल्या क्वालिटीच शिक्षण घेऊ शक केल ह्याचा पण सरकार विचार करत आहे ना.
आणि आजकाल बघा म्हणजे अ प्रायव्हेट शाळा तर आहेच भरपूर, पण मग सरकारी शिक्षण मध्येही अ म्हणजे जे आहेत त्यात त्यांची की शिक्षण जास्त करण्याची क्षमता म्हणजे घरच्यांची नसते, तर त्यांना अनेक प्रकारच्या सरकार सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहेत.
हो हो! त्याच्यामध्येच आहे ना ते, आर टी शिक्षण कायदा त्याच्या मधलाच आहे तो. पण नवीन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा राबवतोय ना आपला भारत. त्याच्यामधून मग कुणी असं शिक्षणापासून वंचित राहू नये ह्याची जास्तीत जास्त काळजी घेण्यावर भर आहे. आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य आणि जास्तीत जास्त मातृभाषेवर शिक मा मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर. आणि व्यावसायिक कौशल्य. कौशल्य हच्यावर पण जास्त भर दिलेला आहे. आपल्या शिक्षण क्षेत् त्रामध्ये. खेळांना प्रोत्साहन दिलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. म्हणजे तालुकास्तरीय, राज्यस्तरीय परत तिथून पुढ पुढच्या नॅशनल लेव्हलला वगै
हो वेगवेगळ्या प्सकार प्रकारे स्पर्धा होत असतात अभ्यासाबरोबर ते पण एक. खूप महत्त्वाचं आहे क्रीडा झालं सांस्कृतिक कार्य. कार्यक्रम झालेत विज्ञान प्रदर्शन झालेत अशे वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञान प्रोजेक्ट तयार करून म्हणजे ते प्रकल्पासाठी ठेवले जातात.
हो.
पर्यावरण त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन म्हणजे असे अनेक प्रकारचे म्हणजे त्यांना. प्रत्येक स्पर्धेमध्ये ते सहभागी हो होण्याची संधी मिळते.
हो ना. समजा काही विद्यार्थी अभ्यासामध्ये थोडे कच्चे असतात तर त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट. त्या आहेत. त्या प्रोजेक्ट वर त्यांनी थोडस काम करायचं म्हणजे त्यांना व्यावहारिक ज्ञान आणि कश आपल्या जीवनात येऱ्या समस्या कस सोडवायच्या त्याच पण कौ आत्मसात करू शकतो न्हो विद्यार्थी असण प्रकल्प आधारित पण श शिक्षण चालू झालेलं आहे. हो आणि.
आजकाल म्हणजे बघा ना. अनेक प्रकारचे प्रकल्प म्हणजे शसोस तयार केलात. केले जातात ते चालणाऱ्या चक्क्या म्हणजे कवी मुलांमध्ये ते. ज्ञान असते ना.
हो हो पण त्यांना. सुप्त त्यांच्या सुप्त गुणांना चालना देऊन. पुढं नेण्याच काम शिक्षक करू शकतो ना चर्चा त्यांच्या सोबत करून मैत्री सारखं राहून मैत्रीचे संबंध निर्माण करून. हम हम. ओके तेही छान वाटलं तुमच्याशी बोलून..